हॅलो आवाज येतोय हॅलो हा आवाज येतोय का बोला काय म्हणत हा बोला ना आवाज येतोय तुम्हाला हो हो येतोय बोला ना
हो हो हो कशा आहात
एकदम छान मी जस्ट आता माझ्या मुलाकडून भवरा तो शिकतोय ना अच्छा काय करत होत त्या
हम् हम
काय करत होते तुम्ही
गेलीचा इशू झालाय लाईट नाहीे तर वायर म येऊन काम करता हा
लहानपणी एक तुम्ही कुठले कुठले खेळ खेळत
तुम्ही भोवरा शिकलाय का मग
हो माझा मुलगाला तीच ट्रेनिंग देत होता मला हो हो आज आपण ह्याच विषया बोलायच सक जुने खे आणि आताचे खे ह्या विषय बोय चालेल का तुम्हाला हम्म मग तुम्हाला येतो का भवरा म्हणजे फिरवता फर्स्ट अटेम्प्ट आतापर्यंत फेल केेलेला आहे येऊन जा म आमच्याकडे माझ्या मुलाने एका दिवसात कमीत कमी दडशे दोनशे वेळेस ट्राय केलं त्याचे पप्पा पण खूप छान स्पिन करतात हातावर मग आता झालं एका दिवसात खूप वेळेस कंटिन्यू कंटिन्यू ट्राय करून आता ज्या सक्सेस झाला आता हातावर भवरा फिरतो ना ते ट्राय चाल आमच आता मी तर जस्ट भोरा हा हा हा
म्हणजे त्या्याला पण अजन हाताळ नाही पण तो असं शिकतोय त्याला त्याच्या मावसाजीनी शिकवत होते पण ते या त्यालादा मला वेळ लागेल मला पण त्याच्याकडून शिकावं लागणारे पण कसं करतात
तुम्ही लहानपणी कुठले कुठले खेळ खेळायचे सागरगोटी आहे अजून ते काय म्हणतात अ आपले चिंचोक्या काय म्हणतात ना आपले अ चिंचेच्या मधले जास्त चिंचोक म्हणतात आमच्याकडे त्या काय म्हणात आम्ही आमच्या लहानपणी आपलंम चपलम खेळायचो आपलंम चपलमच म्हणायचे आ आता सध्या ते काय म्हणतात आताची नवीन सापसिडी हा लुडो. हा, मग तुम्हाला कुठला आवडायचा? आमचा लहानपणीचा तो गेम खूप छान होता तुम्ही अजून
मला ना मला ते टिक -टिक म्हणून तो आवडायचा फिरत बाहेर सगळीकडे कुठे पण जायच कोण कोणाच्या पण भिंतीवर एखादी लाईन्स मारायच किती लाईन्स आपली मारल्याय त्या लाईन्स जेवढ्या जास्त लाईन्स होतील तेवढा तो गेला प्रत्येक जण वेग- वेगळ्या ठिकाणी जाऊन लपवून त्या लाइन्स करायच मग ते शोधायच्या आणि त्यांच्या किती झाल्यात
हा, हो- हो- हो आणि असाच अजून एक वेळेस म्हणजे सगळ्या बहिणी खेळायचो आपल्या ज्या हातात घालण्याच्या काचेच्या बांगड्या आहेत ना. त्याच्याशी तुकडे करायचे ते हे करायचं म्हणजे हातावर पकडून तो एक गेम आठवतो. हो आणि सागर गोटे.
सागर गोटीचे चटके द्यायला मजा यायची
हो म्हणजे एका भावंड म्हणजे किती पण भावंड कंटिन्यू तेच खेळायचे आणि चौरशिपाई माहिती का तुम्हाला? आमच्या चोरशिपाई म्हणायचे
हो चोर सिपाही आहे चोर पोलीस अजून ते वीष अमृत म्हणून एक होता. तो खूप -खूप छान वाटायचा. हा ते आजकाल मुलं त्याला ना माझ्यासाठी फी.
कि लॉक -कि लॉक -कि लॉक -कि लॉक म्हणतात आणि परत एक हा कि लॉक म्हणतात आणि ते रिव्हर अँड बँक आजच्या काळातला तो रिव्हर अँड बँक
हा ते अ मळ्यात अ
मळ्यात -तळ्यात- वळ्यात इव्हन म्हणजे आम्ही कि लॉकडाऊन आता कररोनाच्या वेळेच जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन लागला ना. तेव्हा मी आम्ही त्या म्हणजे मम्मीकडे होते ना तेव्हा हे गेम खूप एन्जॉय करायचे तुम्ही काय -काय केलंय म्हणजे अजून गेम असे एन्जॉय मुलं म्हणा? किंवा अस आता म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी आपल्या वेळेचे गेम
आम्ही त्यांच्या वेळेस बोल ना कोडमधून तर तेव्हा आम्ही तळ्यात- मळ्यात खेळाच हा गेम शिकवला होता तळ्यात- मळ्यात त्याच्यानंतर आपल्याला स्पीच सोचचा तर त्यानंतर फ्रीग झालेल असायचं आणि तो पण की जो पण समोर उभा असाचा. त्याला पेज म्हणायचं मग तो त्या कंडिशन मध्ये जश सच्युएश न म त्या पोझिशन मध्ये उभा असेल आणि त्या मध्ये घऊ तसचढं राहिलाय तर ते ठेव ती एक मर्यादा आहे फक्त नाव चेंज ते घालवलं पण तेव्हा आपण नाव वगैरे घरी ना हो पण म मुलांचे त्याच्यात असते तेव्हा आपल इना -मीना सुपर सीना म्हणून तो क्लॅप-क्लॅप नगेम होत्ता. सध्या आता हे मुलांचं पिझ्झा- पिझ्झा म्हणाल्या
हो तो एक आहे आणि डॉन पेपर सीझर त्या बराबरन न खेळावा लागतो स्ट्रॉंग, पेपर, सिजर
पण खेळाव लागतो माझ्या मुलाबरोबर कधी पण येतो तो स्ट्रॉंग, पेपर, सिजर खेळायचे असेल.
हॅलो -हॅलो तिथलं
हॅलो आवाज येतोय तुम्हाला आवाज का
हा कॉल चालू ठेवाताही कट नका करू होतो कधी कध माझ्या सो अ आपलं जे टार्गेट आहे ते पूर्ण केल्याशिवाय न का ठेव तो कॉल चालूच ठेवा मे बी आता आमच्याकडे पावसाच आहे अजून कुठल्या कुठल्या गेम खेळत तु्ी स्कूल लाईफ मध्ये
आवाज मध्ये असं ॉ
हो हो हो हो हो होत होतो एखाद दोन कॉलला होतो त्या इथो ड्रॉप हो हो होत होतो कॉल चालू आहे हो हो राहू दे कॉल चालू राहू देेत राहू दे राहू दे कॉल चालू हो कॉल चालू राहू द्या पटना काकूर ओके ओके तुमचं टार्गेट पूर्ण होद्या कारण की म्हणजे होत ते कधी कधी एखाद्या तुम्ही स्कूलमध्येध्ये अजून कुठले कुठले गेम खेळ आहात अस
अचछा एक सोन साखळी म्हणला असयची त्याच्यानंतर
हा हा हा
हो साखळी म्हणून एक गेम होता त्याच्यानंतर आपला हे होता जस आम्ही ह की पण खेळायचो स्कूलमध्येध्ये असल्यानंतर आम्ही हॉकी खेळ क्रिकेट बास्केटबॉल देन कबड्डी खो खो खो खो हा कबड्डी पण खो खो हम् आणि लंगडी घालून पळायचा तो एकमेकांना
हो हो हो हो हो हो याने नाही मुलांची जी फिजिकल स्ट्रेथ आहे मु ऍक्टिव राहायची व्हय म्हणजे आजकालच्या मुलं कसे मोबाईल घेऊन बसलेले असतात. आणि मोस्टली आज स्कूलमध्ये हे गेम खेळत नाहीत कबड्डी खो-खो तुंम्हाला काय वाटतं आजकालच्या स्कूलने गेम पुन्हा चालू करावेत का?
आजकाल ना अ मुलांना ते गेम तर त्यांनी चालू करायला हवेच आहे पण त्याचबरोबर काय होतय जेव्हा आपण लहान होतो ना तेव्हा मग त्याच्यामध्ये प्रत्येक सुख-सुविधा होत असं नाही कधी-कधी तर फॅन पण शनसायचे पण आता त्याच कस झालंय की मुलाच्या स्कूलमध्ये आम्ही एवढी फीस भरतोयतर तर तेवढा त्यांनी फॅन आणि त्या लावायला पाहिजे, हे पाहिजे ते, पाहिजे आणि मुलांना गरम होत तर मग तेच मुलं उन्हात खेळायला गेल्यावर आपल्याला प्रश्न पडतो इतक्या उन्हात मुलांना कसं काय खेळायला
हो, हो, हो.
आपण पण खेळायचो, उन्हात पण खेळलेलो आपण सगळी. पण तरी पण आपल्याला उन्ह नव्हत लागत, पण त्याच्या मुल थोड तरी उन्हात गिले तर त्या त्यांचे परणेन उन्ह. लागेल त्यांना. खेळ पण तसेच होते, आताचे पण खेळ तेच आहेत, तेव्हा पण होते, पण मोबाईलमुळे मुलांना खेळ खूप कमी झालेले, फिजिकली ते खेळत नाही. जितक होईल पण हो, ते घरामध्ये इंडोर गेम्स मध्ये जास्त जमतात, त्यांना लुडो जरी खेळायच असेल तर लुडो आपण पहिले अ एक म्हणजे काहीतरी आपण पाठ घे घ्यायचो किंवा जमिनीवर, ते तसेच स्क्वेअर करायचो. त्याच्यामध्ये ते आपण, पेन आपले खडूने करायचो, पूर्ण आखनी करायचो, आताच्या मुलाना. तशी आखणी करायला लावली तर त्यांना जमणार नाही, त्यांना डायरेक्ट रेडिमेट लुडो पाहिजे त्याच्यामध्ये ते खेळतील.
पण म म्हणजे तेव्हा आ, एक ते असं होत की ठीकेय आपल्याला तेव्हा मोबाईल नव्हते. पण म आपण अशे कधी बोर नाही झालेलो ना. घरात बसून आपण म्हणजे, सगळं हे करायचो पण आजकालची मुलं, हो आजकालची मुलांना मोबाईल नसला की मूल ओफ फार चिडचिड करणार.
मोबाईल टी. व्ही. अम्म. कारण की गेम खेळायला जास्त बाहेर पण जशी पहिल्या कोणी किती कुठेपण खेळायला जायचो. ती भीती नसायची, आपणच विचार केलातर आपण म्हणजे बाहेर जास्त खेळलोय. की आपल्याला खेळताय तर खेळा आता मुलांना बाहेर जायलाच पण तो विचार करावा लागतो की त्यांना बाहेर पाठवायचाय की नाही पाठवायचंय.
ते आपल्यावर डिपेंड असत. रिचार्ज केलं की म्हणजे एक, दोन दिवसापासून बाहेर खेळायला जातो आहे. मुल मित्रांसोबत खेळतय ते केलं की ते पण नाही होणार ना. अस असत ते हम्म. बाकी ताई अजून?
काही नाही बस छान आहे सगळं. तुमच्याशी बोलून पण छान वाटतय खूप दिवसांनी आपल्या जुन्या खेळांच्या आठवण झाली कोण-कोणती खेळ खेळलेलो अस आठवण झाली.
हो बघू आपण पण ट्राय करू आपल्या मुलांनां हो ह्या गोष्टी शिकवण्याचा एक दोन गेम शिकवण्याचा ट्राय करूयात.
हो नक्कीच नक्कीच! ओके चालेल बाकी तुमचा दिवस पण चांगला राहो. छानपैकी मुलाबरोबर तुम्ही भोवरा खेळून घ्या शिकून घ्या. चला ओक ओके.